हॅलो.
हां.
बरी येस.
हो तू?
हो आहे की. काय चाललय मग?
काय नाही निवांत.
होय मग काय म्हणते वातावरण तुमच्या इथं पाऊस वगैरे हाय?
कवा पसून चालूचय पाऊस.
आमचं इथं पण आहे, आमचं इथं पण आहे, असं झेरी झेरी. सकाळपासून सुरू खर तर दोन दिवस झालं. हम्म म सपना आसच की झुरी झुरी.
हो. म काय चाललंय?
काय नाय पहिल्यासारख कुठं ग वातावरण राहिलंय आता.
हा ना वातावरण खूप खराब झालंय सग ळी आजारी पडताय पोरं.
कधीही पाऊस कधीही म्हणजे असं पहिलं कस ज्या त्या सीझनमधी जो तो सीझन होऊन जायचा उन्हाळ्यामध्ये उन्हाळा पावसाळ्यात पावसाळा
हो पण आता खूप हे झालय.
हम्म आता उन्हाळ्यामध्ये पण एक एकदा जेव्हा पडतय पावसाळा मधे तर कधी ऊन असतय कधी असं जिरी जिरी पड पाहिजे असतो
हो ना.
हम्म.
सध्याचं वातावरण खूपच बिघडलय.
ते-
त्यामुळे सगळे आजारी पण पडतात आमच्यात पण सगळी पोरं मोठी सगळेच आजारी पडून झाली.
होय ते वातावरणाच्या बदला मुळं.
काय म्हटले?
ताई हेलो. येतोय आवाज.
ना अडखळतोय.
हा एकच मिनट.
हा हा.
आता येत रे का?
हां.
लहान मुलांवर म्हण ल लगेच सेट होत वातावरणचा
हो लगेच सगळे आजारे पडतात आमचे इथ. पण खूप आजार सगळे हो. ते आता आलेच बरं बर झालेत आता
हा हा. आमच्या इथं पण दोघ जण आजारी होते. आमच्या घरातले हम्म वातावरणाच्या बदलामुळेचते
हा ना.
हो.
लेच वेकर
अचछा.
ह.
हा.
हम मग तुम तुमची तब्येत कशी आहे.
आहे व्यवस्थित तुझ काय चाललंय.
माझं काय नाही पेपर कटिंग करत बसले जरा
हो.
हम्म. म्हटलं काहीतरी बसून बसून काहीतरी करावं.
होय.
तरुण पण असे गार वाटतय.
मग कोणता प्रकल्प करतेस का काय?
हो पेपर कटिंगचा ब्लाउज चा प्रकल्प करते.
ह हा म सिं कलास
हम्म.
ह् अल् कामाटेन
हो आणली.
हम्म.
मी मी गावावरून यायच्या आधीच आणलं होत.
हो मग आता गरी स सराव करणार का क्लासेस वगैरे लावणार आहे.
म्हणला आज ट्राय करावं नुसतं जरा पोरग झोपलं हो तर सगळे गप्प शांत होत. म्हणून करावं म्हटलं पण आता सगळे उठरून बसले य नसत पसार पाडायचं चालय. हा ना. हे त्यामध्ये वातावरण हे कसं करतय बाहेर पण नाही जा वाटते.
हो ना तुला साध पूर्ण झाला होता ना ग.
त्याला खूप वर्ष झाले ना.
ह् मता दिष्ट करणार का?
घरात बसल्या बसल्या जॉब लागूचपर्यंत आपलं.
नाले. मगला एक पण छान आहे काम सग
हो ना त्यामध्ये पण खूप इन्कम आहे.
हो आणि आपलंट आपण गेल तरी आपलं आता बाहेर पैसे जात ब्लाऊज ते फिटिंग ला वगैरे
हा ना आता खूप रेट झालेत ब्लाऊजचे पण. म
आणि
बाकी तिकडचं वातावरण कसं आहे?
ते कसं ना आहे व्यवस्थित. मग आता तर जवळ घर म्हणजे घराच्या आसपास क्लास असला तर जायच क्लास ला मग लावायचा क्लास
चालय पण बघू अजून
हा म्हणजे सगळंच तुला, कारण तुझं आधीच झालंय थोडस आणि अजून क्लास लावला तर मग जास्त असत परफेक्ट होईल ना तुझं
म कोण कोण जाऊ दे. हम हं मग बाकी?
काही नाही निवांत
हम हा फोन उचला की तो फोन कट होणार ना
हम्म
हम्म. बाकी
काय नाही बघतो आता मी पण बघते जरा शिलाई मशीनच क्लासेस वगैरे लावायचे हो चालूय माझं पण
हम्म बरं आहे तेवढंच आपलं घर बसल्या बसल्या
हो तेच ना.
हम्म
पहिलं आपल्याला बेसिक शिकवतात ना म्हणजे
हा बोल हे जरा वातावरण असं असल्यामुळे वीज जास्त होतय ना आवाज जरा अडखळतोय.
ह हा हा म्हण आपल्याला पासून शिकवतात ना आधी
बेसिक पसून हा
ह म्हणजे आधून माप वगैरे मग कटिंगच शिकवत असेल.
हम्म हम् हम्म
हम
हम्म ् हम् बघू न काय कस कस होतय?
आधी क्लासला जात होते तिथ ब्लाउज वगैरे शिवले होते काय?
ब्लॉऊस शिकवल होत पण त्याला खूप वर्ष झालं जरा मापं कायला अडचण येतय हम् म ते ब्लाउज ला कस परफेक्ट माप लागत ना मग ते ब्लाउज परफेक्ट बसतो.
जरा जरी अस चुकलं तरी हम्म
अम्छा
गेले होते ते निघत नाही का सरकार तर्फे तीन महिने मोफत वगैरे त्या क्लासला जॉईन झाल्या तिथं काय मला एवढ चालं नाही म्हणजे ते अस लक्ष लक्ष देऊन नाही एवढं काही शिकत पण नवत्या आणि समजलंच नाही मला काही अस
हम् हम्
हम तरी थोडं थोडं - हम शिलाई मशीन तू चालव -. राहिलं हो शिलाई मशिन चालवायला वगैरे येतेय अस ड्रेस.. फिटिंग वगैरे करायला येतात पण असं ब्लाऊज. तूं ब्लाउज शिवायला वगैरे येत नाही म आप कसे टाकतात ते माहिित.
हम्म ते माप टाकायला परफेक्ट. टाल्या ना मग सगळं सोपं जातय.
सप हो फक्त टीप मारायला येते तेवढंच येतय मग. ह के नाही का. आता इंटरनेट द्वारे कळतय सगळं पण केवढा वेळ मिळाला पाहिजे त.
हो ना सगळ्यातून वेळ पडवा लागत.
नाान . व्हिडिओ मध्ये बघून आणि प्रत्यक्ष कोणी शिकवण्यात त्याच्यात फरक पण प.
फरक पडत हो आपलं वाट. व्हिडिओ म्हणजे काय आता सगळं ऑनलाईन झालंय पण या माफात ते स्वतः श- ल्यावरच फरक पडतो म्हणजे परफेक्ट समजत.
हा असं काय त्यांनी म्हजे थोडक्यात सांगणार? असं बेस बेसी कस नाही चांग असं. अ कट टु कट थोडे ना सांगणार आहेत? त्यांनी
ते तर आहेच. मग बाकी.
हो
सगळं ओके चाललंय?
हो हो खज असत
माझं पण बर आहे. एकच मिनिट - हॅलो. हॅलो हा ह. नाही ते एकदम कट झाल्यासारखं वाटलं?
हा हा नाहीबोल हा बोल आहे हो हो. चालू आहे चालू आहे आवाज येत आहे ना माझा तुला?
येतोय ते काय दबलं होत कानानी ना मोबाईल वर ते कट करत होते.
हाग ते आणि इथं पण आमच्या इथ असं वातावरण जास्त नामुळे रेंज जरा.
प्रॉब्लेम हा आवाजच अडखळतय..
हो.
हा इथं पण तसच आहे वातावरण- पाऊस येतोय वारा येतोय जास्त पाऊस पण नाहीय!
तेच ना.
हम् हम. म बाकी.
आमच्या इथ पण काय आमच्या इथ तर दोन दिवस झाला अस नुसत अस रिमझिम पाऊस पडतो. मोठ असं नाही पडत. नुकताच वार थंड हम्म.. ह अता थंड हो ना
हम पाऊस मोठा नाहीचय?
नाहीच अ.
चिरीमरी पडतय तेवढंच आपलं.
हम्म म्हणजे अशा वातावरणाला जास्त करून बाहेर सुद्धा जाता येत नाही ना?
् हो
हम्. मुलांच पण दोन तीन दिवस झाले स्कूल नाही आजारी पडल्यामुळे काहीच नाही...
मग काय च? सगळ्याच वातावरण एवढं हे झालंय जास्त पाऊस प एकदम पाऊस तर यायला लागतो. पाहिजे जास्त पून जायला पाहिजे पाऊस?
हो ना
थडू थोड पडत ते मग वातावरणामुळ वा. लहान मुलां वर घेतय लगेच आजारी
परिणाम हो लहान मुल आता रुद्ध लोक पण जसं म्हते माणस पण किती अस ठकल्या आजार आहे त्यांना काय काय साथ सुटायला लागलं पा नाही
हम्म इकड पं डेंगूत साताय
हम
हम्म
म्हणजे जास्त कर म मातार माणसाण ह
हम्म हम्म हम्